हा बोला
हम
हॅलो आज व्यवस्थित हो झालं ना आज रेंज व्यवस्थित आहे ना आवाज व्यवस्थित येत रात्री माहितीय का मी गच्चीत पण गेली सगळीकडे इकडे फिर तिकडे फिर आवाजच यायचा नाही मला कळतच नाहीत असं का होत नाही हो माझ काय माहिती काय प्रॉब्लेम होतो मी टेरेस वर जाय तिकड जाय तिकडं जाय या रूम मध्ये जाय त्या रूम म जाय
हा आम्ही पण म्हणजे पहिल्यांदाम गावी केल्या ना तसच होत होत असं कुठ पण गेलं तरी नेटवर्क नव्हतं
हो ना आणि आहे म्हटलं अजून दिवस येत तर होऊन जातील ना तुमचे कॉल माझी झाली माहिती हाय का पूर्ण तुम्ही आता करून घ्या आणि अजून अजून आहेत ना आपल्या ग्रुपवर जेवढ्या जणी ते मेसेज आलेली आहे बघा त्यांना कॉल ब साधा कॉल करायचा बोलून घ्यायचं पटापट करून घ्या कारण आ बरेच दिवस झाले टास्क
हो भरपूर दिवस झाले ते काय काय झालं आम्ही गावी गेल होत ना ते गावाकडे असं काम वगैरे असेल क मग ते करायलाच भेटत नाही
हा आता ते काय नाही? काय करायचं आता असं? हो आज आहे ना आज दिवसभरात माझे सगळे कॉल करून घ्या. माझे झाले का परत मग संध्याकाळी जर वेळ मिळाला ना दुसर कोणाशी आता माझं झाल्या नंतर कोणाशी तरी कॉन्टॅक्ट करून ठेवा. आणि मग त्यांना म त्यांना आपण असंच विचारून घ्या आता आपलं कसं रात्री बोलणं झालेलं न होतं म्हणून आपण केला सुरुवात म आज दुसरं कोणाशी तरी बोला त्यांच्याशी संध्याकाळी चालू करा
काय होतंय माहिती हाय आता तुम्ही कसं बोलला मला कॉल करा असं म्हणजे असं काय करतात माहिेतेय टे आपलं झालं कनी दुसऱ्याला दुसऱ्याच कॉल उचलत नाही अस करतात हे बाईका पण
हा असं नाही ना करायला पाहिजे हा
आपण केलं तर त्यांनी पण बोललं पाहिजे ना आपल्याला कॉल साठी
ते तर आहेच हे जाऊ दे तुम्ही का ते काल मेसेज आलेला व्हता बघा दोन तीन जणींचा त्याच्यात तुमचा एक नंबर हो ता मग मी तुम्हाला केला.
हा
हम अजून दोन्ही अजून दोघी जणी आहेत त्यांना पण केला मग त्या पण रात्री प्रवासात होत्या त्या म्हणे आज करते. पण त्यांच काय अजून मला मेसे जच आलेला नाही. म म्हटलं चला तुमच आहे तर तुम शी तरी बोलून घेऊ म्ह
हो हो म्हणजे फ्री असेल त्याच्याबरोबर बोललेत तर आपण आपलं होऊन जाईल.
ह म म मी तेच म्हण ते आता लागूपाट आपले सहा कॉल झाले का लगेच तुम्ही दुसरी जी कोणी हे ना तिला विचारून घ्या. आहे बघा ते तीन नंबर लागोपाठ आलेले बघा तुम्ही बोललेले आता कॉल करा मी फ्री आहे आणि अजून दोघी जणी बोलल्यात म ते दोघींना का ना करून घ्या आणि मग त्यांच्या सुरुवात करा म झा आज सला वेळ तर आज संध्याकाळी बोला किंवा बघ म्हणजे एकदा बोलून राहिलं ना मग बरोबर होऊन जातं म्हणजे तीस कॉल हो तीस कॉल आहे ना हो तीस कॉल करून घ्यायचे आणि आहेत ना आप आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर त्याचा फायदा घ्यायला काय हरकत
हो हो तेच ना केलंचं पाहिजे कायतरी.
हं
बाकी काय आणि तुमच्या तकड म्हणजे असं काय भेटत रेसिपी वगैरे अशी
रेसिपी या रेसिपी आता आता आंबे होते ना तर आंबे च्या आम्ही बघा आम ते आमपापड केले परत त गुळ आंबा केला गुळ आंबा नाही का साखर आंबा
हा अ आमी असं गुळांब तेन नाई ते आम्ररस वगैरे तेवढंच करतो.
हा का ती साखर आ साख र आंबा करतात नाही का आंबे किसून किंवा मग फोडी करून आणि त्या साखरीच्या बा सा रीच्या पाकात शिजवायच्या आणि बरणीत भरून ठेवाय च्या मुलांना वर्षभर म्हणजे कधी आ मग कधी पण अस जेवणा बरोबर तोंडी लावायला.
हा हा हा म्हणजे आपण अ ते अ बरनित त भरून खाऊ शकतो
हो क याची कच्च्या कैरीची असते ती. कैरीचे करतात.
हा हा
हा फोडी पण करून करतात किंवा कैर-
किसून हा हा बघू करा करायला पाहिजे आता अखेरचा दिवस
तुम्ही काय करा कैऱ्या असतात ना मार्केटमध्ये घेऊन या एक किलो आण अ याच्यावर य ट्यूबर रेसिपी बघा साखर आंबा. तुम्हाला हो तोंडी लावायला छान होतं आओ मुलांना तर खूप आवडतं छोटे मुलंयत ना तुमचे पण
हो मग द दुपारचीय ना कंटाळा आला ना मुलांना थोडस तोंडी लावायला काही पोळी आणि पोळी बरोबर मस्त खातात मुलं
हा करूण बघते ना तुम्ही सांगितलय तर
हा त्याला काय फक्त किसुन करायचा किंवा मग असे बारीक बारीक तुकडे करायचे. आणि आणि ते कढईत टाकायचे आधी साखरीचा पाक करायचा आणि त्याच्यात शिजवायचे
हा हा म्हणजे त्या साखरेच्या पाकात घेऊन शिजवायचे.
म्हणजे काय नाही ती आता ते किसलेला आंबा किंवा फोडी केलेला आंबा टाकला का त्याच्यावरून एक एक दोन वाट त्या साखर टाकायची त्याच्याबरोबर पाक होऊन जातो आपो पोप म तो ह तो पाक तो पाग थोडासा आटत आला का असं खूप नाय आटू द्यायचं थोडासा आटत आला का एक तारी लगीच बंद करायचा आणि मग म थंड के झाला की बरणीत भरून ठेवायचा आणि जस मुलं मागतील तस त्यांना द्यायचा
हा हा चालेल चांगलीये म्हणजे सोपी रेसिपीये -
हो खूप सोपीये आणि तुम्हाला माहितीय का जर चांगल्या पद्धतीने केला ना तर तो वर्षभर पण खराब होत नाई. पण म सपोज आता आज काल कसं वातावरण कसं असतं म त्याच्यामुळे वाटलं तर द्यायचं फ्रीजमध्ये ठेवून. नय कारण त्याला ना गुरा वगैरे येतो बाहेर ठेवला की तो फोडीचा असतो ना फोडीचा केला की वर्षभर राहतो आणि तो किसून केलेला असतो ना तो तो लव कर संपवावा लागतो म म त्याच्यापेक्षा ना फ्रीज मध्ये ठेवून दिला का लागलेल तेव्हा मुलांना काढून द्यायच चमचा दोन चमचे
ते फोडीचाच करून बघते थोडा
हा नाही वा दोन्ही करुन बघायचा नाही तर एकदा फोडी म्हणजे एकदम मशी बारीक बारीक कापा करायच्या फिरून वरचं साळून घ्यायचं कैरी आणि असे बारीक बारीक चकल्या करायच्या हूं बाकी काय म्हणता बा कैऱ्या हे केलं का लोणचं वगैरे केलं?
अजून लोणचं वगैरे नाही केलं ते कैरीचे आंब अजून आले नाहीत बाजारमध्ये.
हम् हम
आल्यानंतर आता बनवायचे आमची आई मम्मी पण बनवते छान ती बनवून देते आम्हाला
हा मग मम्मी बनवत असेल मग काही टेन्शन नसे माझं तसच आहे मलाही मम्मीच देते. हो मलाही आईच देते त्याच्यामुळे मी पण काही लोण
हा हा आमचे सास वगैरे पण बनवतात. पण ते अ ते जास्त असे बनवत नाहीत मग ते म्हणतात मम्मी छान तुमची घालते तिच्याकडून मम्मी कडून घे असं बोलतात ना.
हा हा हा
हा
ह
हो म्हणजे ते कस म्हणजे थोड जास्त घालत नाही गावाकडचे म्हणजे आमच्या सासरी कसं होते ते जास्त दिवस राहत नाही म्हणजे भुरा आल्यासारखं होते. म्हणून थोडेसेच बनवतात ते खराब होण्यापैकी
असत हाताच गुण असत कोणकोणच्या हाताने ना लव खराब होतं
हा हा मग तेच म्हणजे सासूबाई म्हणतात म्हणजे आमच खराब होण्यापेक्षा मम्मी कडून तू घालून घे अस बोलतात म्हणजे खराब पण कशाला तेल वगैरे सगळ वाया घालवा
हो मग त्याच्यात मटेरियल भरपूर असतं ना एवढं
हो मग ते वर्षभरासाठी तर आपण जास्तच बनवतो. हो मग ते म्हणतात खराब होण्या त्या पेक्षा मम्मी तुझी चांगली बनवते मम्मीच्या हातचं टिकतं तर मम्मी कडून घालून घे असं मग सगळं आम्ही साहित्य वेग वगैरे देतो सासूबाई साहित्य वगैरे सगळं देतात.
हा म्हणजे फक्त हाताचं त्यांच्या माझ्या पण माहेरी ना असंच व्हायचं. सुरुवातीला का बरं काय माहिती म्हणजे असं खराब होऊन जायचं. तर मग आईला पण आईला पण कोणी त सांगितले का मुलीच्या हातून घालायच. मग माझ्या आई मला घा म्हणजे म मला घ आधी दुसऱ्यांकडून बनून घ्यायची तुम्ही जसं सांगितलं ना तसंचं. हा कोणाला तरी बोलवाय ची घरी मैत्रीनी च्या आईला किंवा कोणा ओळखीच्याना त्यांना घालायला लावायची मग ते टिकायचं मग नंतर मग कोणी सांगितलं ना माझ्या हातचं मग मुलीच्या हातने घालायला लागले. मग तेव्हापासन लागल टिकायला माझ्या हातून घालायला लागले ना हो म्हणजे सगळं आई सगळं तयार करून द्यायची फक्त मला करायला लावायची ती मग हो मग ते मी माझ्या हाताने ते फोडणी दे हे ते मग म ते टिकायला लागलं
हा हा हा हा चांगलं आहे ना हा म्हणजे काहीतरी आपल्याला म्हणजे शिकायला भेटतय अस काहीतरी होतय.
हा आणि घरच लोणचं ते बर असत ना खायला पन
हो आणि म्हणजे त टेस्ट पण चांगली लागते विकतच्या लोणच्यांपेक्षा
हो हो लिंबाच आणि विकत
हो आणि ते खारट खारट जास्त लाग
मीठ मीठ जास्त प्रमाणात घालतात खूप हं
मुलांचा आवाज येतोय मुलं खेळताय वाटत
हो मोबाईल लावून बसलेत.
हा
हूं गरम होतय म्हणजे आता बाहेर ते खेळायला जातच नाहीत उन्हामुळ ते बाहेर पाठवत नाही त्याच्यामुळे ते मोबाईल घेऊन बसतात घरी
हा म काय मुलं सध्या असच आहेत टी व्ही नाही तर मोबाईल
म त्याच्याशिवाय आता घरी खेळायलाच हा हा घरी खेळायलाच बघत नाही
पाहिजे त्यांनाही काहीतरी टाइमपास पाहिजे ना
हो ते ऊन असल्यामुळ त्यांना आणि कारणच गावलय मोबाईल घ्यायचं एक
हम्म दुपारी झोपत नाही का थोडं फार मुलं.
हा झोपतात थोडा वेळ आणि लगेच उठतात. हो
तुम्ही नाही आराम करत का?
आता त्यांच्यासोबत थोडा व आराम करायचा ती उठली की लगेच आपण उठायला लागते ना त्यांच्यासोबत.
हा ना आता झोप झाली का व्हायची अजून मुलांची
नाही आता जेवण वगैरे झालं. मुलं आता मोबाईल घेऊन बसल्यात.
हा दोन नंतर झोप.
हो आता त्यांच्या टाइम नुसार आपल्याला हे करायला लागतं ते झोप त्यात कधी झोप नाही तसंच करतात दबवतात. जास्त
हो ना, जेवण उशिरा होतात का तुमचे?
हो म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे होतो ना. हम्म म यांचं सुट्टीत चाललंय त्याच्यामुळे ते मुलं पण लवकर उठत नाहीत मग आपण पण थोडा आराम करायला भेटतोय आपल्याला.
ते तर आहेच सध्या असं ते तोपर्यंतत मला कालपर्यंत एवढा आराम होता. आता कालपासून शाळा सुरू झाल्या लगेच डबा हे ते सगळं सुरू झालं. हॅलो हॅलो
हा आवाज येत नाही का?
हा कट झाला होता, झाला काही नाही आपला हा कॉल झालेला आहे सबमिट. करा परत करा, मी वेटिंग व मी आहे ऑनलाईन हे. ह लगेच करा ह